याच्या चहा प्यायला, सध्या मी चहाजपीता आहे, म्हणून तुम्हाला बोलवाला.
हो का अरे वा. वातावरण पण छान आहे ना चहा पिण्यासारख
हो सध्या तरी वाटत मला हो तुमचा आवाज खूप छान येते, खूप फार सॉफ्ट बोलतात तुम्ही
हो का. तुमचा पण छान आहे, हो फोन मध्ये तसा येत असेल, हॅलो.
वगैरे काय
काय म्हणताय.
आवाज येतोय. म्हणलं, तुमचा आवाज खूप छान रियाज वगैरे करतात. आवड आहे का काही सिंगिंगची.
नाही नाही. मी अशीच, काय म्हणतात? किचन सिंगर, बाथरूम सिंगर
हा, मी बाथरूम सिंगर म्हणणार होती. पण तुम्ही, ट्राय करायला हवा. आवाज फार छान आहे तुमचा.
हो, का?
हो, बोलण्यातल्या टोन म्हधून पण छान वाटलं, छान वाटतं बोलून.
छान वाटलं, तुमच्या
नाही नाही सिरियसली, म्हणजे वाटतं की जे अ म्हणजे अ समोरच्याला कॉम्प्लिमेंट द्यावं, म्हणजे छान वाटलं ना, त्याला कॉम्प्लिमेंट द्या हे मी माझ्या ऍक्चूअली लहान मुलाकडून शिकले.
जे छान वाटत असेल ना, त्याला कॉम्प्लिमेंट देतो तो. आवडल नाही तर अ नाही मा
बघा, आजकालच्या मुलांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं हां.
आवाज येतोय काय, तुम्हाला क्लिअर?
हो हो, येतोय ताई. हॅलो.
पाऊस अरे यार! काय झालं?